हॅलो हा मी लावलो काय तुझ्याकडनं लागलं
तुम्ही लावलाय
हा तेच चहा पण झाला
झालं की तुमचं
झाले पोचते
पाऊस आहे की
हम्म हम् बारीक पडालाय काय मोठं ह
तुमच्याकडे आहे पाऊस
आमच्याकडे आहे की पाऊस नाही तुमच्याकड
आमच्याकडे पण आहे की
मग पावसाळ्यात कुठं ट्रीप काढली नाहीस
काढायचंय कुठ तरी जाऊया काय
जाऊक खरं आता सध्या काही नाही अजून मुलग्याचा पेपर होणार आहे एक थोडा दिवस जाऊ दे की
जाऊ ते कुठल्या ठिकाण ठरूया काय
कुंतलगिरीला जवे की
हो चालतय की छान आहे तिथं वातावरण पण
छान आहे परवा वर्धमान सागर महाराजांचं हे पण झालंय तिथंच आता गर्दीे
हां हां होय झालंय की खूप गर्दी होती तिथं खरं
होय खूप गरज होती तू गेलेलीस कधी
होे एल् लले कितेत सगळं आहे लहान मुलांसाठी पण खेळायला म्हणून असं हाय
हं
पपाळा घसरगुंडी असं भरपूर काय आहे सगळे आणि वातावरण चांगलं आहे झाडं आहेत फिरण्यासाठी असं छान आहे मुलांना पण घेऊन गेलं तरी चालते तथं
हम्म हम्म हम् हम् तुझी मुले किती वीला आहेत मी परवा एकदा गेलेलो फॅमिली आम्ही ट्रिप काढलेलं पण सगळं काय, फिरत बसलं नाही तेे.
नाही हो. वर पण चोवीस ट्टोकसं आहे. ते पण छान आहे. तिथ.
हा चोवीस टोक, तेवढं करून आलं
हा, हा, हां.
पण. आणि, तिकडचं बाकीचं सगळं काय, हे करत बसलं नाय.
नाही काय? आता पावसाळ्यात तरी, छान असते तिथं.
छान अस ते. होय पाऊस पण हाय आता. उन्हाळ्यात काय जायचं काय होत नाही.
कसं जायचं. गाडी करून जाऊया काय?
गाडी करून जाऊया, की.
चालतय की.
हम्म. बघ कोण कोण होते. मुलगा बारावीला आहे.
हा, मग सुट्टी बघून जायला पाहिजे.
सुट्टी बघून जायला पाहिजे. त्याच तेच, ऍडमिशनच चालूये. बघू आता काय काय होतय.
होय, चालतय की.
मग आता गेलं की, हे होत नाही. आता परवा रिझल्ट लागलं. रिझल्ट लागल्याशिवाय. ऍडमिशन करून घेत नाहीेयेत.
होय, घेत नाहीत तस. ही पण असल, आठवी
हम्म, हम्म.
कितीये म तिथं.
तिथं फी आता, पंच्याहत्तर हजार. सागीतलेत. की.
हा हा हा हा.
हम्म, होय.
क्लास ला लावलाय? बाहेर कुठं.
नाही नाही. क्लास तन काय लावलं नाही. घरात करतोय.
हा हा. हुशार आहे खरा. तो पण.
जरा बारका मुलगा जमवतोय. अभ्यास करायला.
हा हा हा हा.
त्यालाच आता. क्लास तेन काय तर लावायचं. त्याला नुसतं. बाहीर फिरायचं पाहिजे.
होय, म्हणून जाऊया म्हणाले फिरायला. ह ह
खरं अता. शाळा चालू झाली त ग.
शाळा चालू झाली होय. नाही सुट्टी. एक दोन तीन दिवस सुट्टी बघूनच जायला पाहिजे.
ती शनिवार, रविवार सुट्टी बघूनच. जायला पाहिजे. तुझी मुलगी कितीवीलाय.
माझी आता, अकरावीला गेली.
हा, हा. कुठे घेतलीस ऍडमिशन. हम्म, हम्म. ऍडमिशन कुठे केलेस.
अऍडमिशन येथ. इचलकरंजी ला.
हां हां. चांगलय सोड इचलकरंजी पण.
होय, चांगलाय शिक्षण.
ह. हम्म हम्म. काय साईड घेतल्या?
ते पीसी एम.
हां हां हां.
हम्म तुझा मल का काय घटले
ते पण पी सी एमच केलंय
हा तो पण इतर कशीीलाच आहेय काय मग
हिंचलखेर जिलच हय पहिला वर्ष तेवढं बाहे येते
हा हा हा
आलेलं आणि मग नंतर
हा हा बस लावलाय मग
बस लावलेल की
हम् बस तर किती घेतात मग तिने
आ जवळजवळ काय तर त्यावेळे मी प फर्स्ट टर्मच तेवढंच लावलेलो दुसऱ्या टमचं काय ते दोन मुलं पार्टनर मध्ये होतं गाडीवरन जात होता
हा हा हा ह
मुलांचं चालतंय ग तस
होय मुलांचं चालतय मुलींचं जरा लावाला
ह् मुलींच लावायलाच पाहिजे मुलं कस हात करून जाऊ पण शकतात. होय आणि मुलं हात करून जाऊ पण शकतात का नाही.
जाऊ शकत होय
मा मुलींना आपण आत हम्म बारक्या मुलग्याला कुठं घातलयेस तू.
तो गावातच आहे
हां हां हं क्लास तेन लावल्यांस
क्लास लावलेई की क्लास लावायंलाच लागतोय.
होय
थोडं जरा बाहेरच आणि शाळेतलं म्हंटलं की
हम्म हम्म. हो चालते सर होय
आणि काय
सलवे परणच
हम्म कर होय तेच केी
हम्म हम्म
अभ्यास करायलाच पाहिजे का कुठं काय क्लासला लावलं आणि काय पण केलं की जरा अभ्यास केला तरच मुलं हुशार होतात.
होय आत्ताच्या पोरांना कसं झालंय अभ्यास कमी मोबाईलमध्ये जास्त हम्म
वा लय कमी करायंला पाहिजे त्यांशिवाय पुढे जातं नाहीतं पोरं
शाळेत सांगतात खरं मुलं ऐकायंला नको
ऐकत नाहीत मुल
हम्म
ऐकायला पाहिजे कि जरा. हम्
मग घरी किती जण असतेस तुम्ही
घरी आम्ही चार जण.
हम्म हम्म हम् आम्ही पण चार जण असतो.
हा हा हा
हम्् मग कधी काढायचं काय काय बघूच
भय किती, जण जाऊया काय ठरवूया की,
तुमच्या मैत्रिणी कोण आणि तिथल्या जवळच्या येत्यात बघ.
हा, बघतो की,
विचार मग हे
होय,
आता भरपूर जण चालल्यात, आपल्या गावातलाच आज दोन -तीन गाडी गेल्यात.
होय, लय जण चाललात आणि कसं ह्या, ह्या वेळीच जस छान वाटतय सगळं फिरायला करायला ऊन नसते, काय नसते, पावसाळा म्हटले की, पावसाळा जरा सगळ्यांना आवडतय.
होय,
भिजायला, करायला छान वाटतंय.
छान वाटतंय, आता आजच आपल्या गावातलं गे ह्याला गेल्यात, आज मालवणला गेल्यात त्या बायका.
हा तिकडे पण छान आहे.
होय, सगळं तर सध्या खरं ते सगळं पाण्याचच की.
पाण्यातच की, आणि कुठं जास्त पाणी असत तिकड म्हणजे जातात. सगळी जरा
होय, ते तर हाय, सोड खरं.
हम्म
मुलांना पण नाही. एन्जॉय झाला पाहिजे जरा, मुलांना पण एन्जॉय व्हायला पाहिजे नाही.
व्हायला पाहिजे की, अजून काय तुझ्या मुलगीच काय, कॉलेज चालू झालं नसेल.
झालंय, की चालू झालंय तिचं पण झालेय, मुलगीच पण चालू आहे. मुलग्याच पण चालू आहे.
हम्म, हम्म, हम्म, एकेकांच लेट असते.
आणि दिवसभर जातात नाही. सकाळी गेले की, संध्याकाळीच की,
हम्म, हम्म, हम्म, हम मग, घरी काही शिवण क्लाम काम तेन करतेस. घरी तू शिवण काम तेन कर
होय, होय करते की,
हा, हा, हा, हा
घरातलं तेवढं शिवते मी.
हा, हा, हा ब्लाऊज शिवतेस, का काय मी पिको फॉल करतो.
मी ब्लाऊज शिवते, पिको फॉल
हम्म, हम, हम, पिको फॉल तुमच्याकडे किती घेतायसा तुम्ही
आमच्याकडं हातावर घालायचं असलं तर पंचावन्न.
हा, हा
मशीन वरचं असल तर पन्नास.
हा, हा, हा, हा
ते, सगळी आम्ही पण तसच घेतोय. एक, एक जण कोण एक एक घर, आता अलीकडे एक एक जण आहे ते पहिलाच रेट पंचेचाळीस ह देत. त्यात, नाहीतर पन्नास देत्यात. पण आता आमच्या इकड, पुढं शेजारी पुढच्या गल्ली ते आहे. साठ रुपये चालू आहे. आम्ही साठ म्हटल तरी पण, देत नाहीत कोण?
देत नाहीत म दुसरी म्हणत्यात मग तिथं पन्नास घेत्यात, तिथ चाळीस घेत्यात, अस सांगत अस
हो तेच चालूय इथं आता ब्लाऊज शिवायचं म्हण टलं तर पण आता सत्तर रुपये चालू आहे.
होय चालू आहे की.
ब्लॉऊज शिवायला हे ब्लॉउश लयी वाढले. काय आता भयानक आपल पण शिवून घेतलेलं बर. वेळ पण मिळायला पाहिजे.
होय वेळ मिळाला पाहिजे की
हूं तेच काही वेळ तर मिळाला पाहिजे. म्हणतानाच का मग स्वयंपाक ते?
स्वयंपाक करा थोडं झालंय थोडं करायचाय.
हा हा जेवण मुलांचं काय डबा?
आज काय सुट्टी रविवार.
हा हा हा!
आज डबा नही.
हा हा स्वयंपाक तेन झालंय. हूं इचलकजीला साडी च सेल पण भरपूर ला चालू आहे ग, एकदा इचलकरर्जीला पण जाऊन येऊया.
जाऊन येऊ की एकदा. साडी ड्रेस सगळ्यांच सेल लागलाय होय.
भरपूर आलात मोरणीमध्ये तर भरपूर व्हरायटी आलीय म्हना कनयामध्ये हाय.
आता सध्या सगळीकडे सेल लागतय.
होय छान आहेत म्हण, आमच्या गल्लीतल्या गेलेलीत.
हा हा!
फुर हूं हे आहेत स्वस्तात आहेत साड्या.
जाऊन यायला पाहिजे मग एकदा.
एकदा जऊन येऊया, बघ कधी काय तुला सुट्टी मिळते?
हा चालत हे की, हा जाऊ या की.
हूं मग आज रविववर कुठे गेली नाहीस, फिरायला
नही नही रविवार निवांत काम असत आमचं.
रविवार निवांत काम असत ग.
रोज गडबड, गडबड असतय. त्याच्यामुळ रविवारच जरा निवांत असतय काम. नको वाटतय रविवारच जायचं जरा. हूं!
नाहीतर एक रविवारी जात ग मुलं म्हणताना, म्हटल घरात बसायचं नको ते पोराना.
होय कधीतरी जातातसं रविवारचं
हा हा हा!
प्रत्येक वेळी काय असं जा जातो असं नाही.
हा हा हा हा!
हम्म
तेचकी
तुम्ही जात नाही?
आम्ही आमच रविवारी काही सुट्टी नसते ग, आमची शुकुरवारी सुट्टी असते.
असं आहेवय.
हम्म मग मुलांना रविवार सुट्टी असली की आमस नेणार कोण?
होय ते पण आहेच की मग तुमच तुम्हीच घेऊन जायला पाहिजे.